हॅलो!
हा, काय करालायं?
काय नाही, सहज फोन चालू आहे. तुमचं काय चालूयं?
आमचं पण स्वयंपाकाचीच तयारी चालू आहे, बर.
ह ह, तब्येत वगैरे ठीक आहे.
होय, आहे बघा सगळी व्यवस्थित आहे. कॉलेज ला जाऊन आले मघाशी
हा हा.
म आता आन्या तानी घेऊन काय आता आवरा आवरी
हम्म हम्म सकाळस किती वाजता उठता?
सकाळी साडेसहाला.
हूं हूं मंग कॉलेज कितीला असत.
कॉलेज किती अकराला असतयं, साडे अकरा ला असतयं.
ह ह. आणि काय म्हणताय?
काय नाही बघा, तुमचं कसं चालू आहे?
आमचं पण मस्त चालूयं, आमचं जरा काम होतं रानातलं.
हा हा, ते आलयं काय सगळं उगवून?
हो तेच की ओ उन्ह आलाय तिथ ठोकून घेतलं ओ हम्म पाऊस झाला का नाय आमच्या इकड तर झाला.
आणि काय टोकल्या मग आज
शेंगा भुई मुंगाच्या
हा हा म पाऊस आज आलता व्हय?
हम्म पाऊस काल झाला आज झाला. हम्म तुमच्याकड झाला नाय?
एवढा पण असं काय आज तरी कायच झाला नाय काल झाला खर लय काय नाय जरासंच झाला.
हूं हूं आमच्याइकडं झालाय बघा.
हम्म हम्म.
पाणी पाणी झाल्यागत झाला म्हणजे शेताला जेवढं दोन तीन दिवस किती आठवडं झालं पाऊस नव्हता ते पाणी पाणी झालं पिकासनी.
अ म्हणजे तुम्हाला आता ह्याला शेताला बरं झालं.
बरं झालं तरी काल आज झालाच आज पण झाला. थोडासा एक एक अर्धा तास झाला असल जोरात हम्म
कोकमं काय काय भरपूर घातलाय नाय तुम्ही
होय.
हम्म.
अम्म आणि काय म्हणताय.
काय चालू आहे की दररोजच ते स्वयंपाक, अभ्यास
हम् हम्.
तुमची छोटी मुलगी कुठ गेली ती
ती आहे बाहेर खेळायले आज
हा हा.
हम्म आज खेळ चालंलाय.
तुमचा स्वयंपाक वगैरे
चालू हाय बघा कुकर लावलाय आता
हूं हूं
आता करायचा लाईट असते का तुमच्याकड भाजी शेवग्याची शेंग आहे आज
हा हा.
हा. शेवग्याची शेंग चपाती भात
हम्म आमच्यात पण आज सुवर्णा करायचाय बघा.
होय हूं हूं चालत चालतय आणि काय म्हणताय.
काय नाय बघा तुम्ही हे तुम्ही अंडीच करताय.
होय.
म्हणजे नॉनव्हेज सगळं खाताय तुम्ही?
होय, खातोय की.
हा हा, मग तुम्ही अंडीचं कसं करताय?
अ कसं म्हणताय ऑमलेट पाहिजे बुर्जी पाहिजे. की अस आमटी पाहिजे.
अ आमलेट नको बुर्जी सांगा बुर्जी कसं करताय तुम्ही
भुर्जी काय करायचं, कांदा ब- म्हणजे कांदा आता आपण एक चार हि जी करणार आहे, तर चार अंड्याची भुर्जी करणार असलं तर, कांदा एक दोन तीन, दोन ते तीन कांदा मोठ मोठ म्हणजे बारीक चिरून घ्यायचे. एकदम बारीक अ पुन्हा टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा. टोमॅटो तर एक एक घातलं तरी चालतंय, म्हणजे जेवढं प्रमाण तेवढं नाही घालायचं. थोडससं घालायच, अ टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं चिरून घ्यायचं.
हा.
कडई ठेवल्या वर तेल घालायच त्यात, कांदा असा लालसर होसतर भाजायचा. नंतर टोमॅटो टाकून टोमॅटो पण भाजून घ्यायचं.
हम्म,
म्हणजे असं तेल सुटस्तर असं पाणी सुटस्तर. भाजायचे एकदम अशी गिरवी टाईप. सगळं झालं पाहिजे, मिक्स नंतर आपला मसाला घरातला आपण रेग्युलर गरम मसाला त्याला वगैरे काय घालत असलं घालायचा, चटणी अ आपली घरातची लसूण मसाला तो घालायचा घरचा आणि नंतर ती चार अंडी असतात ना, ति फोडून एका बाऊल मध्ये घ्यायची आणि ते नंतर त्या अ सगळा मसाला हलवून घेऊन त्यात टाकायचे. नंतर वरण ताटी किंवा प्लेट झाकून द्यायचे, तर एक
ते अंडी असं बारीक बारीक करून त्यात ते टाकून द्यायचं सगळं.
ह अंड्यातलं सगळं काढून एका बाउल मध्ये घ्यायचं.
हा.
आणि ते मसाला पण हि केलेला असतो क नाही, कढईत त्यात ते टाका म्हणजे ओतायच आणि जरा असं म्हणजे झाकण ठेवून ओपलून द्यायचं, म्हणजे पोळी कशी हे होतय तुम्ही मी काय बघितलं नाही सोडा. म्हणजे पोळी होते कनय, तसं एकदम हे होतय आणि नंतर एक दोन अ दहा सेकंद किंवा एक मिनिट प्लेट झाकून ठेवायची. जरा ओपन करायची नंतर हलवून घ्यायच, म्हणजे ते कसं अंडा आपल्याला एकदम व्यवस्थित असं, बारीक म्हणजे असं उलतान नसते कनय ते हे करून असं एकदम असं हलवून व्यवस्थित वरण असं जरा हे करायचं. म्हणजे फोडून घ्यायचं व्यवस्थित. आणि वर कोथिंबीर टाकायची, नमक टाकायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं म्हणजे एक एक दोन मिनिट ठेवायचं म्हणजे नंतर होतय तयार. कोथिंबीर टाकून फेटलाय घ्यायचं म्हणजे लगेच हे करायचं नाही, गार होऊन द्यायचं जरा.
हा हा. म्हणजे आम्ही काही हे करतो सोडा. बाकीचं काही नॉनव्हेज नसतय, फक्त अंडीच तेवढेच असतय.
अंडी खाता?
हा अंडी तेवढंच खाते.
हा हा.
ह बाकीच नॉनव्हेज काय पप्पा आणि भाऊ तेवढं बाहेरून खाऊन येतात.
हा हा
घरात काय नसतय.
घरात काम नसतय काय.
हम्म आणि मग ग्रेवी तेन करत नाही त्याच?
देवी कशाची म्हणताय?
ह अंड्यासाठी पण ग्रेवी करतात ना खायाला
अ ग अ ग्रेवी मसाला अंड्याचा?
हा हा
तो पण येतो की करायला अंडी उपलून घ्यायचे. म्हणजे शिजवून घेऊन अंडी एका साईड ला ठेवायचे नंतर त्याज टोलपार काढायचं अंड्यांचं
हम्म
अं जरा काप घालायचं किंवा कापून घ्यायचं मधनं आणि ती अ तेलात जरा भाजून घ्यायचं अस लालसर होवूस्तोर आणि नंतर आपले म्हणजे आपण जो मसाला ह्याला करतो ना आमटीला वगैरे कांदा लसूण घालून लसूण आलं आलं, लसूण, कांदा, टमॅटो, वगैरे घालून पेस्ट करतो ना ती तेलात भाजून घ्यायची. घ्यायचे आधी व्यवस्थित आणि का म्हणजे तेलात भाजायच्या आधी एक कांदा बारीक असा चिरून तेलात टाकून लालसर भाजून मग पेस्ट टाकायची ती
हं
आणि त्यात आपला घरातला रेग्युलर मसाला जो असतो तो घालायचा जरास म्हणजे पाणी तेल सुटोस्तर उपलून द्यायचं ताट झाकून द्यायचं त्याज्या
हम्म
आणि नंतर ते आपण अंडी भाजलेले असतात ना? ती टाकून परतून घ्यायचं.
हा हा आम्ही काय जास्त काय लय रेसिपी करत नाय छोड्या त्याच फक्त ग्रेवी कधी तर करतो नाही तर आमटी
हम् हम् आमटीला पण तीच पद्धत युज करायची. छान लागत. हम्म
तसच करतोय आम्ही पण तेच म्हणजे तुम्ही कसं करताय बघायचं होत.
हं हं म्हणजे तुम्ही त्यात का खात नाही ती
म्हणजे आमच्यात पहिल्यापासूनच खात नाहीत वो आम्ही लिंगायत ना मग पहिल्यापासूनच कोण खात नाहीत घरात
हम्म हम
मग आम्ही पण खात नाही मग भाऊ आणि पप्पा काका तेवढं बाहेरनं हाॅ हॉटेल मधून खाऊन येतात
हा ह ममी काय बाळा खेळ खेळ
तुम्ही पण मस तुम्ही नॉनव्हेज सगळं खाताय?
हा नॉनव्हेज सगळं खातोय मासं वगैरे खात नव्हतो पण आता आता लागले खायला लागलोय.
हम्म हम्म मग सगळं घरातच बनवताय काय?
हा मी घरातच सगळं बनवते
हम्म हम्म
हम्म सगळं म्हणजे सगळं असतं येतस म्ह भाकरी पोळ्या चपाती म्हणजे सगळ्या प्रकारचं कालवण काय पाहिजे तेे थालीपीठ वगैरे सगळं सगळं
हा आणि ते हे बनवत अशीला ना अंडा बिर्याणी?
अंडा बिर्याणी एवढी कधी नाही आपली चिकन बिर्याणी करतो.
हा मग ते चिकनच्याऐवजी फक्त अंडे घालायचं.
हा चिकन अंडा बिर्याणी कधी केली नाही. चिकन बिर्याणी तेवढी असतेया.
हा हा
हा तुम्ही बोला जरा निघाला
म तेच आमच्यात पण काय अंडा बिर्याणी कधी करत नाही
हम् हम्
एकदा फक्त फ्रेंड न आणलेली खाल्ल्याला एकदा
हा हा हा हा
आणि तुम्हाला काय जमतय
मला पण तस येतय म्हणजे भाकरी वगैरे त्यांनी पण येतय सगळं फक्त गॅस असं जे जास्त लोकांचं जर जेवण वगैरे तर नसेल ना तर ते काय नाही मी बनवत ते मम्मीकडेच असते तेवढंच एक दोघा तिघांचं तेवढं बनवते
हा हा
मग पुरणपोळी तेवढं काही येत नाही हा नाही जमत इतकं म्हणजे असं काय कधी सवयच नाही ना
कस म्हणजे आपलं जे रेग्युलर प्रमाण असत की नाही त्यात जरा ऍड करायचं म्हणजे होतंय व्यवस्थित
तर कधी ट्राय म्हणजे अजून कधी सवयच नाही नाही घरात कसं मम्मी नसली की आजी असत्या आणि आधी दीदी एक होती
हम् हम्
दिदी झाली की आजी हाय आजी नसली की मम्मी हाय कोण ना कोण तर असतयच त्यामुळे कोण करून देतच नाही जास्त
हा हा तरी पण सगळें यायला पाहिजेच
हो आता ते रूमवर आल्यापासून सवय झाली सगळं करायचं नाही तर आधी एवढं काय करायची गरज पडायचीच नाही
हा हा
तरी पण काय तर काय तर ट्राय करते नवीन
हा हा हा हा ठेवा